हॅलो काय करायला येस. हॅलो.
हॅलो.
हा काय करायलास.
म्हणलं.
आवाज अडकायलाय.
हॅलो.
हॅलो.
कलासम.
अगा आवाज अडकायला येग तुझा.
हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा बोल.
आवाज सरळ.
हा यालाय यालाय काय करायलास? आं
लोतल्यास
काय नाही बसलोय जेवलीस?
नाही अजुन तु?
नाही आत्ता जेवणार.
हम मग काय बनवले आज जेवायला?
आज आमच्यात मासा बनवलाय. माशाची भाजी आमटी आणि मासा फ्राय केला जायचा
माझा काय तू केलंस मग
अआ होय होय मिचं केलोय.
येतय होय तुला करायला?
येतेय की.
मग कसं करतयास?
मी हे पहिला आदि‌मासा असतेय कनी ते कट वगैरे करून आणतो इकडे आपण मग ते आणल्यावर पहिला दोन वेळा स्वच्छ पाण्याने भियायचा हम् म्हझ्या पहिल्या आधी माशाच्या आमटीच संकर असतच
हम्म
हा काय
हा हा सांग
मग दोन वेळा आधी हॅलो
हा बोलोल
आवाज यायलाय काय
हा येयला
हा मग दोन वेळा आधी स्वच्छ पाण्याने धुवायचं बाजूतलं कनी ते साईड ला ठेवायचं हा मग जसं आपण चिकन ला करतोय कणी म्हणजे ते खोबरं वगैरे तेल घालून मसाला सगळा
हां
तसच माशाला पण करायचं
हा
आणि मग मग असाला केलं की तसं जसं चिकपन फोडणी टाकतय तसच मासा पण फोडणे टाकत म्हणजे चिकनचा रस्सा कस करतय बघ तस माशाचा रस्ता करायच ग आणि फिश फ्राय कसं करत ना काय ते धुऊून घेते मासा आधी
तो आपण चिकन करतोय म्हणजे मासाधी शिजवून घ्यायचा बाजूला
नाही नाही शिजवून घ्यायचं नाही बाजूला तस म्हणजे बा ते सगळं करायचं आणि ते मासा त्या पाल्या टाकायचं म्हणजे आपण जे फोडणी
हा म्हणजे आपण तेसा वगैरे केलेला असतो त्याच्यात त्या
हा त्याच्या म्हणजे सिस्टर मस्तस लागते
खातचतोन.
आ काय.
खातच आहे तू आमटीतला मासा.
आमटीतला आमटी वगैरे काही पीच नाही फक्त मासा मासा खात.
हा मग फ्राय करून येतोय काय नाही ग तुला.
फ्राय करून येते की
हॅलो हॅलो आवाज अडकाला आहे.
हॅलो.
हा बोल.
हॅलो.
बोलखी
हॅलो
हॅलो हॅलो याला याला य तुला लय आलंय काय
यायला
हम्म. काय करतात.
करताय की.
मग कसा करतेस कसा. स.
आ
हो
हा बोल.
मासा कसा फ्राय करतेस म्हणलं.
अगं पहिल्या आधी मासा डोल्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा हा आणि मग ते फिश फ्रायचा तो मसाला एक मिळतय हम् तो आणायचा तो मसाला क आणला त्या आणायचा मग तो जरा अस बाजूला ठयचा मासा नाही मसाला आलं लसूण असते बा आपलं. त्याची पेस्ट माहती की दुकानात.
हा
ती पेस्ट लावायची आणि एक पाच ते दहा मिनिटं ठेवायची. हा
माझी दुकानात मीळ त्या्या तीच लावायची काय.
हा दुकानात मिळेते ती म्हणजे आपली घरची पण असं. तयार करून लावलं तर चालतय पण दुकानाची लावली ती जरा. आणि जरा वेगळीच दिसते सग.
हा हा हा.
मग लावलं कण एक पाच ते दहा मिनिटं ठेवायचा आणि तो आता मी मसाला म्हटलो ग.
हा
हा तो फिश फ्राईज एक मसाला मिळतो मस्त तिथती असत म्हणजे कुठला पण. दुकाना गेलीस तर मिळून जाईल तुला मग तो घ्यायचा मग. आपण दहा मिनिटं झालं क नाही ते आल्या लसून लावले नसतय त्याच्यावरच. तो मसाला असतो तरी मसाला घ्यायचा त्याच्यात जरासं पाणी घ बरस एकजीव करायचा आणि तो लावायचा मसाला आणि ते एक अर्धा तास किंवा पंधरा ते वीस मिनिट असं ठेवायचं हा
हा हा हा
मग ठेवलीच काण मग नंतर त्याला रवा घ्यायचा रव्यामध्ये जर अस गरम मसाला नाही तर म्हणजे मासाकरी मसाला ते नसते ब ते घालायचा आणि तो मासाच इथे रव्या तसं जरास हे करायचं, रवा लावायचं त्याला.
मग त्याच्यामध्ये ते चटणी, मीठ वगैरे काही घालायची नाही का?
नाही नाही ते मसाल्यातचं सगळं असतंय.
हो, काय.
हा होय आणि मग नंतर तव्या पॅन घ्यायचा हा पॅन घ्यायचा, पॅन मध्ये तेल जरास घालायचं. ते जरा असं थांबायचं म्हणजे, तेल जरा गरम व्हाय पाहिजे की, मग ते मासा मग घालायचा त्याच्यात म्हणजे फ्राय करायचा. आणि मग काढायचं फ्राय तसेच सर्व मासे तसेच फ्राय करायचे. आणि खायचं नंतर खूप छान! लागतं.
मग कुरकुरुत होत्यात, काय ते तसे?
कुरकुरीत म्हणजे एक नंबरचं.
हो काय, मग तुम्ही रोज बनवताय?
रोज नाही रोज कसं वबनवणार.
मग कधी बनवताय?
कधी तर आठवड्यातन एकदा किंवा दोन आठवड्यात एक ते महिन्यातनं एक दोन वेळा तर असतय.
म ज्यावेळी पण बनवा त्यावेळी नाही तुच बनव
अ मी बनवतोय, कधी कधी मम्मी बनवत्या.
हा हा मग त्याच सुक्क वगैरे करायला य
त्याचं सुक्क तरी आ कधी केलं नाही, कायम असं रस्स्या सोबतच करतोय.
म तुला मासा येतोय म्हणल्यावर, खेकडा वगैरे करायला येतोय का?
खेकडा वेगरै ते आम्ही कधी करत पण, नाही आणि कधी खात पण नाही. तुजे घरचे खात जात न म्हणजे, मम्मी, पप्पा बहीण आणि भाऊ बहिणीला तर माझ्या खूप आवडतं खेकडा.
होय.
होय, इतक खेकडा आवडत ना ते खूप आवडीन आवडीन खातयं.
माझ्या बहिणीला माझ्या बहिणीला झिंगा आणि बोंबिल खूप आवडतयं. ते बोंब
होय, अगं बाई! माझ्या पण बहिणीला सेम टू सेम खरचं
म्हणजे, ते तव्याला जर तळायला टाकलं ना कुठे जरी असेल, तिथ वास मांजर कसं येतय की, नाही वास घेत तसं येत्या वास घेत. आणि ते पहिला कधी एकदा खाईन असं करत्या.
व्हयं. हॅलो!
वजडी तरी काय बोलायचं काम नाय त्या नळ्या लांबड्या लांबड्या असतात, कि वजडीच्या त्या नुसता गटम गटम गटम खातचं असत्या, एवढी वजडी तर तिला आवडत्या.
सांगायलास तू तसचं सेम टू माझी बहिण
हम्म! माझ्या बहिणीला खूप खूपच आवडतंय बाय ना मी तिला आणून कधी आडवतचं नाही कधी काय खायला पण.
हम मी माझ्या बहिणीला आडवलं तरी ती राहतं नाही.
वजडी, झिंग, बोंबिल, मांस. परत ते आणि काय काय असतात, किती लय काय काय असताय, खेकडं वगैरे ते पण सगळं तिला आवडतयं.
आणि जेवण वगैरे झालं, का नाही तुमचं जेवले की नाही?
आता जेवणार अजून जेवायचं आहे आम्ही.
् दररोज वेळानच जेवताय काय.
म्हणजे पप्पा आल्यानंतर जेवतेो ना आम्ही पप्पा कधी येतील मग तेव्हाच जेवतेो आम्ही.
हा हा.
कधी आच्या पप्पा लवकर येतात कधी वेळान येतात मग पप्पा येतील तेव्हा जेवायचं
हा ह
तु तु तुम्हाला एवढाच रोज वेळ होतोय का मग
अ नाही नाही कधी कधी लवकर जे होते कधी कधी वेळामध्ये जे होते
ह ह ह आ म्हा काय नाही.
काय नाही.
कॉलेज टम काय तुझं.
कॉलेज तेन अजून चालू राहायचं
मग आता कॉलेज अजून चालूयच तुझग
ते
हम्म हम्म ह् म
काय ना
हम्
बरं मग आणि काय मग तुझं कॉलेज.
माझं कॉलेज आता उद्यापासून चालूच होणार आहे उद्या, पेरेटस मीटिंग आहे मीटिंग वली. मग परवा दिवशी कॉलेज माझ रेग्युलर चालू होणार आहे परवा दिवशी पाून मग कॉलेजला जायचं मग
हम्म सते
बघवता बघवता म्हणल उद्या बघू आता उद्या कितीला जाते कॉलेजला काय
हां बरं बरं
मग हा चालते ठेव
हा ठेव